बोला की, हा येतोय येतोय.
ह आवरलं का?
आत्ताच आवरलं अजून जेवायचंय हाय.
हा हा.
तुम्ही जेवला?
नाही अजून आता जेवायचं आवरलंय आमचं पण.
हा हा हा आज लेट केला वाटतय जेवाया?
होय आज वेळ झाला जरा, आवरलं नाही.
त्याचन होय त्यांचं काय?
चालूच असते भांडण हे सोडवायचं त्यांची.
होय मुलं आता आता जास्त घरात असले की, तसं एकटं असलं की काय नसतंय. अ एकाला दोघं असले की मग भांडण व्हत्यात. हो तसच असत तेला पाहिजे, तेला पाहिजे, त्याच तेला
दिवसभर काय शांत असतय. आलीत की चालूच असतं दंगा. व्हय.
हम्म. आपलं आवडत नाही कधी दुस त्याच त्याचच आवडतंय दुसऱ्याचच.
आता ते चॉकलेट पाहिजे ते तेला पण पाहिजे, एकच असलं तर काय. दाखव अ आपण पण खात नाही दाखवून आणि खातात.
अ. अहं मग ते दुसऱ्यां मागाय मागायलाच पाहिजे की, दुसऱ्यां मग दाखवून खाल्ल्यावर.
दुसऱ्यान दिले की ते नाही तेच पाहिजे त्याना
हा.
हम्म.
पोरांच लय असतय. काय नाही आता आवरलं सगळं स्वयंपाक वगैरे. भांडे वगैरे झाले म्हणल. पाऊस नाही अजून इकडं तरी गरमीच हाय तिकडं आहे का पाऊस?
नाही, इकडे परवाच लागलेला त्याच्या नंतर काय नाही वा तावरून तेवढं झालं. हा
तिकड गड़िंगलजला वगैरे लागला पाऊस भरपूर वाटत.
होय. इकड पण लागलाय आमच्या इकडे पण भरपूर.
हा तिकडं अजून आम्ही आलोय. तसा काय अजून एकदा पण काय पाऊस पडलेला नाही आहे.
हा हा. इकडे पण वातावरण होतय दिवसभर नाही गरमीच आहे जास्त.
ते ढगाळ होतय परत जातय.
जातय. अजून चालू झाल नाही तेवढं वादळे हम्म, तेवढंच वादळी वार चालू झालं की तेवढं येतं हे.
हिकड फक्त वारा येतोय. वारा येतोय लय जोराचा खिड क्या दार सगळी धडकत्यात. हवेच्या
सुटलय.
हम्म आणि मग त्या हवा आली कि हवा आली कि पाऊस जातोय.
जातय ते वाऱ्याने दाबतय ना ते, जात य पाऊस हम्म.
हम्.
काय? फिरायला वगैरे कुठे गेलता काय?
फिरायला गावी असताना गेलो होतो. आम्ही ह्याला रामतीर्थला गेलो होतो.
हा हा तिथं काय हेचच आहे ना.
अ रामाचं मंदिर आहे हा. आणि नदी आहे अशी अ म्हणजे मंदिराच्या अशी मधोमद अशी नदि आहे. मंदिर एका कडेला आहे आणि मध्ये अशी नदी आहे.
हा हा
ते दर्शन घ्यायला जात आणि तिथं पाय वगैरे धुवून दर्शन घ्यायला जात.
दर्शन पावसाळ्यात वगैरे ते मंदिर बुडत वगैरे असल. हा हा
तेवढं काय मला बुडतंय काय वगैरे एवढं माहित नाही पण भरपूर पाणी असते. पावसाळ्यात मी कधी पावसाळ्यात गेलेल नाही हा हा आम्ही गेलोय. भरपूर वेळा खरं अस पावसाळ्यात कधीच जायाय नाही आणि एकदा शाळेत असताना सहलीला गेलेलो. पण तेव्हा एवढं पाणी नव्हतं म्हणजे मंदिर काही बुढाय नव्हतं.
हा हा नाही पाऊ म्हणजे ऐकू ण माहितीय पाऊस खूप जास्त महापूर वगैरे आलं की ते,
हा हा जायत असेल पाण्याखाली हा हा हो नदि अशी जवळच आहे ना, त्यामुळे जास्त पाणी आल्यानंतर होईत असेल.
हा आम्ही पण बघितलं नाही कधी बघूया आता कधी जायचा योग येतोय. एक हा आमच्या इथून जवळच आहे.
जायच आता सुट्ट्या असली की कधीतरी जाऊन यायचं. सोमवारच वगैरे जायचं. महादेवाचं पण मंदिर आहे तिथे.
मंदिर आहे हा हा तेच क रामनवमीला वगैरे गर्दी ते नसते
होय रामनवमीला यात्रा असते ना तिथं मोठी यात्रा असते आम्ही यात्रेलाच एक एकदा गेलं होत तस
कोकणात जाताना एकदा बघितलं होतं
वाटेवरच आहे वाटेवरच आहे तिथून थोडा एक किलोमीटर जायला लागतंय
हा मग ते तेवढं वाघ बघितलेलं आहे मग आ
बाहेर नाही ते बाहेर नाही दिसत रोडला आत एक आतमध्येध्ये एक किलोमीटर असेल
हा हो आता ट्रिप वगैरे गेट टुगेदर वगैरे करायला जातात ना सगळे
होय होय आम्ही पण असेच गेलेलो फिरायला फ्रेंडस
हा हा हो आता गेट टुगेदर भरपूर चालू आहे सगळीकडे
होय आम्ही दुसरीकडें गेलेलो तिकड चित्री धरण म्हणून आहे आणि तिकडे गेलेल पण त्या चित्री धरणात पाणीच नव्हतं मग मग पावसाळ आता आम्ही आता ते गुगलवरर बघितलं म्हणजे फिरण्याचं ठिकाण जवळपास तर ते चित पत राखवालत बंद तिथं गेला तर पाणीच नाही मग ते बहते पावसाळ्यात फिरण्यासाठी चांगलं असेल तिकडं ऍडव्हेंचर वगैरे काय काय आहे तिथ करायलाडव्ंचर टटी आणि पावसाळ्यातय ते आता एवढ्या उन्हाच रखरख त्या उन्हात कोण जाणार आहे तिथं ऊन पण लय होतं बघितलं आम्ही ते
हा हा नाही उन्ह्हा जाऊन घ्या नाही जरा पा पाणी वगैरे असले की म्हणजे एन्जॉय करायला पण हे होतंय
ते उन्हाळ्यात काही सण होण्यासारखं नाही तिथं काय आणि पाण्याच पण एवढं हे नाही
आता पूर्ण ऍक्टिव्हटी दे बंद केलं नाही तिकडे कोकणातल्या भा कोकण भागातल्या म्हणजे दांदली वगैरे सगळं तिकडनं बंद केलंय
हा हा
पाणी जास्त वाढले पाऊस चालूच आहे ना कंटेन तिकडं
हो
होय गेलो होतो आम्ही परवा पण पाऊस भरपूर सगळंच बंद केलंय तिकडे
हा हा हा
हॅलो
तर पावसामुळ कसं काय पण अपघात वगैरे होतात त्यामुळे ते आधीच हे करतात
हा आणि तिकड कंटिन्यू पाऊस आता चालूच आहे ना आपल्याकडे नाही ख तिकड चालू आहे त्यामुळे पाणी जास्त वाढलंय ते बॅक कॉटरचं वगैरेग त्यानी एक जून पासून सगळीकडं बंद केले समुद्राचं बीच वगैरे पण हे केलं
बंद केल्या असतील होय आम्ही मागच्या वर्षी गेलेलो तर आम्ही नऊ तारखेला काहीतरी सहा तारखेला गेलेलो आम्ही गेल्यानंतर बीच वगैरे बंदच झाले आम्ही गेलो तर तोपर्यंत काही पाऊच नव्हता पण त्यानंतर आम्ही ज्या दिवशी लो त्या दिवसापासून पाऊसच चालू झाला पण काय काय ठिकाण बंद केलेलं त्यानी
बंद होय ते काय पण अपघात वगैरे हो
हम्म पावसाळ्यात नसतय वाटतंय उघडं म्हणजे चालू नसत बीच ला जायला परमिशन नसत दिवाळी नंतर चालू होते
मेच्या निम्म्या आठवड्या ह्याच्यापासून महिन्या अर्ध्या महिन्यापासूनच बंद केलं तिकडे वादळ वगैरे सुकलेलं ना त्यामुळे हा त्याच्यामुळे बंद केले त्यांनी आता का दिवाळी नंतर चालू हो ते त
हो दिवाळीनंतर चालू होते थोडा उन्हाळा चालू झाला की नाही थंडी मग चालू होते
त काय धबधबे वगैरे बघायला जायच
होय धबधबे पण ते पण आता जरा सगळं बघूनच जावं लागतंय होय बघूनच जावं लागतय सगळ्यात
तेच ते आता भीतीच वाटतेय ना कधी द दरड वगैरे कोचळते पाणी जास्त
तेच की आता सगळं न्यूज ला मोबाईल व टी व्ही वर सगळं तेच असते
ते ऐकून मग नको वाटतय
नक वात झा
मग जायचं तर कधी जायचं सगळच बंद झालं
ह जरा पाऊस जरा कमी आला की जायचं
होय ते वा जा याचं
आम्हाला तर का इकड अजून पाऊसच नाहीय
गावाकड पाऊस चालूच आहे जरा जरा खरं आपल्याकड नाही होय शहरात नाही कुठे एवढा पाऊस सस्त आहे
तरी पण इकडं बऱ्यापैकी चालू झाला की असतोय पाऊस पण अजून तरी काय आलेला नाही इकडे पुण्यात
हा अजून केरळमध्येध्ये पण काहीतरी आलं नाही म्हटत इ तिकडं आलं की इकडे येतो ना पाऊस
होय होय
हा
आता महाराष्ट्रातून लागाला वाट
लाग होय तेठी काय आता माझ हे का तेवढा काही पाऊस आहे खरा नसतो ना एक सारखं कंटिन्यू होय. ते नक्षत्र चालू झालं की हे होते. आता काय मृग नक्षत्र चालूय.
मग ते लागतोय थोडा परत आणि कुठले कुठले नक्षत्र आहेत. ते एक एक लागतत एक एक लागत नाही.
लागत नाहीत होय ते मग भरपूर हे होते नुकसान होते शेतकऱ्यांच
हो आता लोकांनी टोकण नितन केलेली तर पाऊसच लागयला नंतर आता लागला एक तारखेपासून चालू झालाय.
चाले त्याच्या आधीच एक आठवडाभर टोकणून ठेवले. ते मग पक्ष्यां वगैरे खाल्ला असणार.
थोडं खातात. सगळ्या शेतातनी आजूबाजूच्या शेतातने सगळीकडे टोकनने केले की पक्षी खात नाहीत. पण जर एका शेतात म्हणजे खूप. कुठ तरी इथं केलंय परत इथं केलंय असं केलंय की खात्यात ते
खातात म्हणजे कसं गर्मीनं पण खराब होत ना ते धान्य आतल्या आत खराब होऊन जात हा त्याला कसं जरा पाहिजेच ना सारखे वरचेवर पाहिजेच पाऊस.
हो कोण पावसाच कस असतय ते नक्षत्रावर असतय.
होय पडेल तिथे पडेल असते त्याचं पण.
हम्म पडल तिथं पडल आणि कुठलं नक्षत्र लागतंय कुठल्या लागत
नाही होय ते पण असते. आता पण चालू व्हायला पाहिजे होता पाऊस पण काय चालूच झाला नाही.
होय चालू व्हायला पाहिजे होता खर अजून तरी काय नाही झाला. कुठे कुठ चालू आहे.
हम्म नाही तिकडे पण आम्ही गेलो तर तिकड काल म्हणजे चालू होता बऱ्यापैकी भात वगैरे सगळं म्हणजे हे झालेलं उघून आलेलं बाहेर.
हा हा हा कधी गेलता तुम्ही?
शनिवारीवर गेलेलो पण पाऊस खूप असल्यामुळे काय फिरायलाच भेटल नाही.
हा हा हा पाऊस हा हा ठीक आहे हा ठीक आहे.